हॅलो
हाय
हाय बोोलना
काय सुरू आहे.
काय नाही ग साबुदाणा खिचडी बनवत आहे.
अच्छा काम वगैरे झाले.
हम्म नाही नाही झाले काम आता सुरू झाले
अच्छा
तुझ काय सुरु आहे तुला मेसेज केला होता मीगाशी कॉल पण केला होता.
आम्ही नाश्ता मी आज वेळाने उठली ना तर आम्ही वेळानेच नाश्ता. वगैरे बनवला आता नाश्ता वगैरे झाला आता बघितला मेसेज.
अच्छा काय?
हो पोहे पोहे बनवले.
हा
आज
कालचा एतवार सुट्टी आहे नन त्याच्यामुळे लेट उटन लेट सगळं सगळं लेट चसुरू आहे.
हो.
जेवण पण व्हायचं असेल.
जेवण पण व्हायचंय आहे जेवणाला तर वेळ आहे अजून. दुपारी करणार जेवण एक दोन
आता तिला एक वाजला.
जेवण अजून दोन तीन वाजता करणार आता. माझे कामच नाही झालेत अजून आणि हसबंड पण नाही आहेत बाहेर गेले आहेत. आणि त्यांना फास्ट फास्ट असतो ना त्याच्यामुळे त्यांच्यासाठी बनवत आहे.
अच्छा! अच्छा! उपवास आहे का त्यांचा!
हां.
हम्म हम्म.
त्याच्यामुळे त्यांच्यासाठी बनवते.
हम्म मग कोणते मूवीज वगैरे बघत असशील ना आज संडे वगैरे आहेत तर सॅटर्डे संडे!
वेळ मिळाला तर बघते अगं नाही तर वेळ नाही मिळत तर काहीच नाही बघत काही वेळच नाही मिळत कामातच वेळ जातो. एखादी सॅटर्डे संडे व वगैरे आला जेव्हा काम नसतं जास्त तर मग जातो आम्ही मूवी वगैरे बघायला नाहीतर मग नाही वेळ मिळाला तर मग घरीच बघतो कधी कधी.
काय बघते मग मूवज वगैरे बघते की काय सिरियल वगैरे बघते?
सगळं बघते सीरिअल्स बघ ते सिरीज बघते, रिल्स बघते सगळं बघते सगळं आवडत तय मला.
हो आता कस आहे मनोरंजन झालं म्हणजे झालं.
हो हो, तुझा तर तुझा तर तुला जॉब वर असेल सुट्टी तर आराम आरामच करण्यात जात असेल आराम वैगेरे पाहिजे.
हो आराम आणि मग सगळे कामं वगैरे राहतात ना म्हणजे कपडे वगैरे एवढ्या दिवसाचे हे ते
हो बरोबर आणि ते ऑफिसच्या दिवसात तर
हो ऑफिसच्या टाइमला वेळच नाही मिळणार दिवसभर तिकडेच राहते ना मी बाहेरच. आणखी गावाला वगैरे नाही गेली मग आता एवढ्यात?
गावाला, गावाला गेली होती मी मागच्या महिन्यात आता दिवाळीच्या वेळेस वगैरे करण्याचा प्लॅन आहे तर आता बघून होते का. सुट्टया मिळाल्या तर जाऊ.
अच्छा! मग गाव गावाकडले पण येत असतील ना तुमचे म्हणजे घरचे वगैरे इकडे?
हो येतात ना आता मागेच फेब्रुवारीला माझे ताई वगैरे आले ताई जीजू वैगेरे.
अच्छा!
हां आणि आता आता बहुतेक पुढच्या महिन्यात रक्षाबंधनला वगैरे मग वगैरे येऊ परत.
अच्छा! रक्षाबंधनला म्हणजे जाणार आहे का तू?
नाही नाही, तेच तेच येतील इकडे. लागेल प्लॅन इथून यायचा.
हो, फिरून पण होते ना मग इकडे आले की.
हा.
होम.
ह नाही तर काय घरी घरी घरी बोर पण होते ना, मग कधी
हो हो, कुठं फिरायला गेलं तर चांगलं वाटते. पण इकडे कसं फिरायला जायचं खूप प्रॉब्लेम आहे, खूप ट्रॅव्हलिंग हे ते करायला लागते नं, त्रास येते.
ते आणि वेट लॉस पण चालला जातो, फिरायची इच्छा नाही होतं.
हा ट्रॅव्हलिंगमध्येच एवढा वेळ जातो का, मग फिरायला वेळच नाही भेटत. ह. ते आहे. हा, लोकलनी तर परवडतच नाही. जर आपण कसं स्वतःची गाडी वगैरे केली तर, मग ते थोडं चांगलं राहते.
हा, फिरायचा वेळ इथे कमी आणि बाकीन ट्रॅव्हलिंगचाच वेळ जास्त, असं होते इथे.
आणि त्रासतात पण तिकडले लोक इकडे येतात. मग ते ट्रॅव्हलिंगमध्येच खूप त्रासतात.
हो हो हो. बरोबर आहे. तिकडच्या, तिकडच्या लोकांना नाही जमत. इथे लोकल जा वगैरे, इथे जे
हो, त्यांना सवय पडली आहे ना एवढ्या गर्दीची आपण तर जाऊ ता आपल्याला भीतीच वाटते, मला पण स्टार्टिंगला म्हणजे तेवढी गर्दी पाहून, खूपच घाबरत होती मी तर. आता कसं, जाऊन जाऊन सवय झाली.
हा, तेच ना. मुंबईकर बनली, म्हणजे तू आता प्रॉपर. हा हा हा.
काय म्हंटली?
प्रॉपर मुंबईकर बनली म्हटलं, तू आता लोकलची सवय झाली तर.
हा हा हा. हो, आता सवय झाली ना. रोज जावं लागते तर मग?
हा. रोज जावा लागतंय. बरोबर आहे. गर्दी वगैरे, पण खूप राहते ना गं.
हरएक ट्रेन, अशाच सोडत होती.
हो का? गर्दी वगैरे पण, असतेच तर खूप. आणि आता पावसाच्या दिवसात, तर अजूनच जास्त हो
पावसाच्या दिवसात, ट्रेन ची पण खूप कमी राहते.
हा आणि लेट पण होतात हा ट्रेन, लवकरच निघावं लागत असल?
हो. आपल्या इकडे मस्तं, आपण कुठं जायचं असलं ते आट ऑटो, बस राहते आपल्या. इकडे का? लोकलनेच जिथं तिथं लोकलच.
इकडे तर काही, प्रॉब्लेमच नाहीये. पण आता, ऑप्शन नाही आहे ना. जॉब वगैरे आहे, तर तेच करावं लागतं.
फक्त एक फायदा आहे की, लोकलने गेलं तर पैशाच तेवढा म्हणजे कमी लागतात. हे आहे.
नाही, तिकडे आता बनत आहे. इकडे पण, बन मेट्रोच काम, चालू आहे इकडे पण. पण आता वेळच लागेल, मेट्रो साठी वर्ष जातील.
हो हो वर्षच जातील. एवढे मोठी मुंबई आहे कुठं कुठं भेटतील.
एवढी मोठी मुंबई आहे. इकडच्या साईड ला काही साईड ला आहे मेट्रो पण. इकडे पण आता मेट्रोचं काम झालंय चालू, आमच्या इकडे पण चालू झालं आहे. पण आता तेव्हापर्यंत आ पण आम्ही राहतो नाही राहत, नाहीतर ट्रान्सफर पण घेऊ शकतो ना.
अच्छा ट्रान्सफरच पण वगैरे म्हणजे विचार करत आहात.
हा, विचार करत आहोत आम्ही ट्रान्सफरचा. जस पाहिजे, तसं भेटत नाही त्याच्यामुळे मग इकडे थांबलो.
हो एकदाच म्हणजे चांगलं भेटलं तर मग चांगलं राहत. ते म्हणजे इकडे कसं थोडं, म्हणजे स्ट्रगलिंगच लाईफ आहे ना मुंबई म्हटलं की आपल्या इकडे थोडं म्हणजे शांतता वाटते फार. वातावरण वगैरे मस्त वाटतं तिकडच.
इकडे खूप रश आहे. खूप गर्दी, हो हो.
हम्म, पण फक्त आता जॉब म्हणून यावं लागते इकडे.
हा आणि तिकडेच सगळी फॅमिली, फॅमिली वगैरे सगळे तिकडेच आहे तर मग तेवढा सपोर्ट होते ना.
गरज पडल्यावर लवकर जायला पण पाहिजे ना. इकडून जायलाच खूप वेळ लागते.
किती वेळ लागेल तेच इकडे जायचंही म्हटलं तिकडे तरी सगळं काही बघावं लागते तिकीट हे, ते ट्रेननी जायचं आहे का. प्रत्येक गोष्टी बघाव्या लागतात.
हो.
हा ना तेही कसं प्लॅनिंग करून जावं लागत की, आपल्याला कशान जायचं आहे. असं केव्हाही आपण जाऊ शकत नाही.
हो आणि मग जॉब वगैरे कुठे करायची, तू लग्नाच्या आधी.
लग्नाच्या आधी मी नागपूरला करत होती जॉब. लग्नाच्या आधी करायची मी जॉब. मग लग्न झालं तेव्हापासून तर मग इकडे बघितल, नागपूरला होती मी जॉबला. पुण्यात हाेते तेव्हा हो, पण आता लग्न झालं तेव्हापासून हं तेव्हा काही एवढ्या जिम्मेदाऱ्या वगैरे नव्हत्या ना. तेव्हा काही वाटत नव्हतं असं. पण आता, आता खूप काही आहे. असंय.
येतील आता, घरच्याही आजकाल खूप निघाल्या आहेत.
हो, तेच ना.
हम्म.
हम्म, पाऊस वगैरे येतोय का तिकडे.
नाही आता तर आज तर नाही आला, रोज तर येत राहते येते जाते.
हो इकडे तर चालूच आहे कंटिन्यू. हो, इकडे तर चालूच हाय कंटिन्यू. होय सकाळ इथे जे आम्ही राहतो तिथे खूप पाऊस पडतो. खूप झाडं वगैरे आहेत ना इथे. खूप पाऊस पडतो, हो.
चांगलं वाटत असेल मग तिकडे तर म्हणजे, असं एकदम हे नसेल वाटत ना.
नाही नाही नाही. पूर्ण शांत हा पूर्ण शांत होता पूर्ण एरिया शांत आहे ना, पुर्ण शांतता वाटते इकडे हो स्टेशन पण लांबा इथून स्टेशनचा काही प्रश्नच नाही दूर दूर पर्यंत,
अच्छा,
वगैरे प्रश्नच नाहीयेत. आणि म्हणजे शांतच. हो सगळे आहेत सगळे दुकान आहेत जे पाहिजे ते आहे. सगळंच आहे कुठे जायची गरज नाही पडत. सगळं म्हणजे असं वॉकिंग डिस्टन्स वरच आहे सगळं काही घेऊ शकतो आपण घन, सगळे आतमध्येच सगळं मिळत बाहेर जयेची, नाही ग फिरायचं वगैरे नाही इक इकडे म्हणजे सगळं म्हणजे, राहणाऱ्या लोकांसाठीच आहे फक्त फ्लॅट फ्लॅट बिल्डिंग फ्लॅट सिटीम. तेच बाकी फिरायचं म्हटलं तर मग तिकडे लांबच जाव लाग, फिरणारा वैरे काय नाही.
बरोबर आहे.
ये कधी वेळ मिळाला तर भेटायला,
हो हो येऊ न काय बनवली मग आज जेवणात काय बनवते आज त, उपसा आहे वाटत.
उपसा आहे साबुदाणाची खिचडीच बनवली.
अच्छा मग तू पण तीच खाशील नाइ.
हो थोडा भात आहे आणि आलूची भाजी आहे. ते पण मबध खिचडी आहे आणि वगैरे पापड वगैरे साबूद,
हा, चांगलं आहे सॅटर्डे आणि संडेला पण असते का सुट्टी मग?
आता म्हणजे सेकंड आणि फोर्थलाच बँकेनुसार, ज म्हणजे बँकला असते तशीच आता हा पोच, सॅटर्डे आहे ना त्याच्यामुळे आज आहे सुट्टी.
हा..
तुला प्रत्येक सॅटर्डे संडे ला असतील का सुटी,
नाही दोन कोणते पण महिन्यामधून कुठले पण दोन सॅटर्डे ला असते.
अच्छा आणि बाकीचे जे असतात. सण वगैरे फेस्टिवल वगैरे अस,
हो हो राहते ना काही फेस्टिवल वगैरे राहिले तर सुट्ट्या वेगळ्या
हा ह ह हो चांगलं आहे ना तेच न, कधीतरी मला मनात पण पाहिजेच होटी फेस्टिवल,
दिवसे, करा नाही लागत ना चार, चार तर संडेज येतात मग दोन सॅटरडेच असतात.
हो हो सहा दिवस तर सहा दिवस तर, सहा दिवस तर असे म्हणजे सुट्टीचेच आहेत. आणि बाकीही फेस्टिवल मध्ये राहिले ठेवा.
सगळच राहतय चांगलं आहे तसं म्हणजे जॉब वगैरे माझं तेवढं म्हणजे काही स्ट्रेस वगैरे नाहीे.
हा हा.
हम्म.
किती वाजता जाते बोल
काय म्हणाली?
जॉब वगैरे किती वाजता असतं म्हटलं.
जॉब माझा आठचा टायमिंग असतो. मी सात वाजता निघते, तर पोहोचून जाते आठ वाजता पर्यंत. आठ ते पाच.
हो. एका तासात पोहचतो
हम्म.
जरासं आधी मधी निभावच लागते, तेव्हा आपण बोल हो. स्टेशन वगैरे जवळ आहे का मग तिथून? बरा
स्टेशन ती इकडूनही मला म्हणजे, नाही, इकडून प-पंधरा मिनिटं लागतात तरी पाई जायला. आणि मग अजून तिकडून पण ऑटोनी जावं लागतय ऑफिसला.
अच्छा. तिकडे ठाणेला उतरणारेस का तु?
पण होऊन जाते. म्हणजे, एक तास आधी निघली की पोहोचून जाते मी एक तासात.
हो.
आता टाईमिंग वगैरे सगळं माहिती आहे ना. तर, होऊन जाते.
हो. तेच, तेच आहे ना इथे. एकदम सकाळ पासून निघावं लागते.
हो मग काय, आपल्या इकडे कसं? आठतासाची न आठ ठ तासाची, नऊ तासाची ड्युटी झाली की झालं. इकडेच असं नाही, बारात
तसं नाही आहे, अशेच जातात. ट्रॅव्हलिंग मध्ये अर्धा वेळ जात तो, ऑफिस अस आहे मग इकडे येण्या-जाण्याचाच प्रॉब्लेम होतो ना. तिकडे घरचे